हॅलो.
हा बोलाता.
काय करत आता
काय नाही बघा विच ना.
बसलाथ.
हा मशीन हेेत.
काय बोलता.
बसून हे कॉलिंगच चाललंय सगळ्यांच.
हा ना एक जॉब भेटलाय तो बर आहे.
हा घरच्या घरी टाइमपास बरा आहे तेवढेच फ्री असले की
असं म्हणजे कोणाला जॉब नाही तर म्हणजे घरी बसून तरी कमावू शकतो ना
हा आणि हे गव्हर्मेंट चाआहे म्हण हा ह.
हा हा गव्हर्मेंटच आहे हा हा. हा मग कुठे शॉपिंग ला वगैरे जात की नाही.
हो जातो पण आता काय बेबी असल्यामुळे अजून कुठे पडलो नाही घराबाहेर त जात फिरायला वगैरे इथलं इथं.
हां हां हां.
तर स्वामी समर्थ वगैरे फेमस आहे ना. मग जातो तिथे हा याच्यात जवळ होत बरोबर.
आहे का?
हा आ मला तिथी पंधरा वीस किलोमीटर होतो ई मग जात तो मस्त वाटते.
हा मग फिरायला वगैरे गेलेलंत की नाही म्हणजे बेबी व्हायच्या आधी
हो भरपूर फिरलो.
गेलेलंत तुम तुम हां हां. तुमच्या साईडला तिकडे काय आहे असं म्हणजे फिरण्यासारखं सर्व मंदिरच आहेत. काय की असं म्हणजे काय आहे.
श मंदिर स मग साई मंदिर मंदिर जास्त आहे.
हा हा हा हा हा. आमच्या इकडे पण या मग एकदा आमच्या इकडे पण या मग हां अलिबाग
तिथे अजून काय फिरायला कोकण
इथे बीच आहे मुरुड बीच आहे अलिबाग बीच आहे. अजून ह. आहेत म्हणजे असं. अ हे किल्ला आहे हो किल्ला आहे गड आहेत. राय रायगड वगैरे
हा रायगड जवळ
हा हो हो हा रायगड अजून जंजिरा किल्ला आहे. मुरुडला हां अजून रेवदंडाला रेवदंडा आहे बीच आहे रेवदंडा किल्ला आहे. म्हणजे खूप खूप